हॅलो.
हा आवाज येतुय का?
हॅलो.
हॅलो.
हा येतय ना ऐकू?
हो येतय ना ऐकू.
हो थोडस मला असं म्ह- जे थोडा अ कमी ऐकू येतोय आवाज.
आता येतोय का?
हा बारीक आवाज ये नाही हो नाही नंतर मी वॉल्यूम चेक करते. हा बोला. हा येत हो येत आहे.
हा काय चालय?
काय नाही मजेत. तुमचं काय चालू आहे?
काय नाही चाललंय आता हेचं थोडस
आपण आज विषय कोणता घ्यायचा बोलूयात. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो